हो हा नाही ओ उद्याची आता रामनवमी हाय म्हटलं.
हो हो हा झाली का तयारी मग.
हो.
हा काय म्हणजे काय करतात तुमच्याकडे राम रामनवमीला असं विशेष
आमच्याकडे कसंय आ सकाळी लवकर उठून सगळी देणाऱ्याची साफसफाई म रामांचा फोटो असतो ना, म रामरक्षा पठण होतं. राम रक्षेचे पाठ होता हू म रक्षा राम रक्षा पठण झालं का, सकाळी एकदा होतो, म दिवसातन तीनदा करत असतात ते. सकाळ, हो लवकर उठून म ते, करून घ्यायचं, मग आपलं सगळे पूजापाठ आटोपली का मग स्वयंपाक. चांगला गोडा धाडाचा नैवेद्य करायचा, बारा वाजेला रामांचा जन्म झाला का, मग तो नैवद्य दाखवायचा. आणि मग ते रामफळ असतं ना, हा म ते रामफळऽ आधी नैवेद्याला ठेवायचं, आणि मग घरातल्या लोक लोकांना तो प्रसाद द्यायचा असतो, म तेव्हा पण एकदा राम रक्षा पठण होतय.
हो का.
हो, जर बारा नंतर जन्म झाला का, बारा वाजता आरती करता राम रक्षा पठण होते हनुमान चालीसा होते, आणि परत संध्याकाळी सहा वाजता, आरती होते, अन रामरक्षा पठण होतं. आणि हनुमान चालीसा होते, रात्री मग तुम्हाला करायचं असतं, तर ज्याची त्याची इच्छा असते, रात्री कीर्तन वगैरे करता. हरे राम हरे कृष्ण हा महामंत्र चा असतो ना, याच. कीर्तन करत असतात, आणि ते जे रामफळ असतं ना ताई, तर ते रामनवमी त्या दिवशीच खातात, ते प्रसाद वगैरे देवाला दाख ऊन त्याचा नैवेद्य, आणि मग घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून तो खायचा असतो. त्याच्या आधी आम्ही रामफळ नाही खात, म्हणजे रामनवमीला देवाला नैवेद्य दाखवायच्या आधी, आणि मग, हो मग ते कसं जेवढे मिळाले तेवढे, खायचे, सुरुवातीला नाही खायचे, नैवेद दाखवले आणि आंब्याचे पण तसंच असतं आमचं, आता आंब्याचे सीजन येतील ना. अक्षयतृतियेला वास असतो म तेव्हा
हो आमच्याकडे पण तसंच असतं हा अक्षय तृतीयेला आधी त्याच दाखवायचं नैवेद्य त्याचा ते घरावरती ते ठेवायचा आंबा पूजा वगैरे करायची आधी पितरांना आणि मग नंतर आपण सुरुवात करायची.
हो आणि डांगर असत ना त्याचे पण तसच करतो ते मातीची घागर असते ना हा मग ती मातीची घागर आणायची आणि